हॅलो
हा ते भेंडी चिकट होउ नये म्हणून काय घालायचं हो?
त्याच्यात कायतरी जरा लिंबू पिळत्यात वाटतं.
लिंबू घालतात का? टोमॅटो घालत्यात?
लिंबू पिळ टॅमॅटो पण घालते खर ते चिकट होऊ नये म्हणून पण लिंबू पिळता.
हा हा मग ते चांगलं लागतंय? लिंबू पिळल्यावर खरं चव जा णार नाही का? बदलणार नाही का?
नाही बदलत जरासं पिळायचं
हं हं ते आपण काप ताना सुरीला चिकटपणा लागते म्हणून ते मी ऐकलं. त म्हणजे लिंबू लावायचं सुडला
काय लावायचं असतंय?
लिंबू सुरीला लावायचा, आपल्या वेळी लाव चिरताना.
हम्म हम्.
मग आता टोमॅटो घालून नाही कधी केली भेंडी, अशीच करतेय सुक्की.
मी टोमॅटो घालून करतोय भेंडी.
ह हां आणि काय केलं आज चपाती कि भाकरी?
मी चपाती केली बघा.
हा लसूण आई नं दिलाय थोडा दोन पेंड्या.
हम्म वल्ला लसूण?
अं न्हाई व्हायला देतील.
हा हा.
ते मग ते संपलाच होता, सगळ्याच संपला. हा मं आता लसूण पण पाचशे रुपये किलो झालाय.
होय पाचशे रुपये किलो झालाय मी त्या गाडी येत नाही का
हा तर ते येन मी राहिलं टेम्पो आमच्याकडं आमच्याकडें पण येत होता पहिला पण आता या दोन महिन्यात आलाच नाही
मध्ये आलता के
चालता काय
मध हा लक्ष म्हणजे तुम्ही बाहेर गेला असणार
हला
होय होय
पलीकडचा गावा शेजार रती्याने फरतोय असं
हम्म
मता किती झा चा आलात ना
हम्म हम्म येईल जरा लक्ष ठेवा जरा बरं पडतय ते घ
हा एकदम घेतल्यावर नाही म्हणता ना मग मी वाट बघून बघूनच साईकडे जाऊन घेऊन आलो.
हम्म
असतेय ना भरपूर तिकडनं विजापुराकडन देत तेत
होय देतत
घेऊन जाया लागतय तिकडं गेलं म्हणजे. मोठी फोर व्हीलर घेऊन गेलत मॅम मग गवाच पोत त सवाच होत कांद्याच पोत आणि आखच्या हा आखख्या तू रेस नाही हा इख्या तुरी असतात बघा गोल अखंड तुरी तुरी तुरी तुरीच्या हा तुरी आणि शेंगा आणि खूबर
हम्म हम्म
पर ते आणि काय कांद्याच बी
हम्म
आणि तीळ
हम्म
असलं सगळं ज होय मग याला म्हणजे वर्षात दोनदा जातोय तो आमचा भाऊ मोठी गाडी घेऊनच जातोय मग.
हा हा.
मग सीझनच्या वेळेला मार्च, फेब्रुवारी, मार्चमध्ये गेलं की सगळं येतया.
दा, लसूण, शेंगा
हा.
गहू, ज्वारी तेव्हा सीजन पण संपत झालेलं असतं ना, सीजन चालू असतंय. मग ते सगळं घेऊन येतंय.
बरं आहे की चांगलंय.
हा.
हा.
खोबरंपण असं भरपूर असतय आओ, पाच पाच किलो घेऊन येत्यात येताना.
हम्म, तुमच भा भाऊ काय म्हणजे हॉटेल वगैरे चालवत्यात?
नाही नाही, घरात खायला म्हणजे त्यांच्या घरात झाडं लावलेली आहेत ना नारळाचे. मग ते नारळ पडलेल फोडून फोडून साठवलेलं असतंय. मग काय करायचं? त्यात आपल्यासारखं आपल्याकडे कसं खोबरावाला विकत घ्यायला येतंय, तसं तिकडं जात नाही ना.
ह ह आणि आपल्या इकडचे तेवढे दिलदार पण नसत्यात.
होय.
तिकडची एवढं कोण द्याय लागलय, ये बघ घेऊन जावा, आपल्या इकड म्हणणार आम्ही कष्ट करणार आणि ह्यांना द्यायचं.
होय देत नाहीत आणि आपल्याकडे काय विचार करतात, कोणा
कुणाला?
म्हणून आपल्याकडचं असं हो त्याकडच मग तिकडच कस त्यांची मुलगी ती एकटीच आहे ना. त्यामुळे त्यांनी त्यांचे शेतातले सगळं घेत्यात.
हम्म, उलट बर ते म्हणजे तिलापण संसाराला मदत होत्या काय तर.
मदत होते आणि तिला म्हणजे नकोच म्हटलेलं खरं, तिला काय होतं माहिती हाय का? रेशनच्या गव्हात चपात्या जमत नाही करायला. म्हणून ती आणत्यात तिकडनं तुझ्यासाठी.
हा हा.
म्हणजे रेशनच्या गव्हाचं किंवा दुकानचं गहू जरी घेतलं घेतलं तर, तर ते चपात्या जमत नाहीत तिला.
हम्म हम्म.
म्हणजे चिकटच नसतंय म्हणत्या, गहू इकडचे.
होय.
मग ते हा ते कसं पत्रा ते बघा, त्या पत्र्यावर चपाती करत्या रोज. हम्म पत्रा असतंय माहित आहे का तुम्हाला पोळ्या लाटायचा?
नाही हो, ते मी हॉटेलमध्येच तेवढं बघतोय ते पत्र्याचं नसतंय त्याच्यात आंबोळी तेन करत्यात.
हा तसलं नाही, पळपुटावर आपलं पोळपाट असतंय ना पोळ्या करायचं, त्यावर तो पत्रा ठेवायचा. आणि त्यावर ते छोट्या छोट्या चपात्या करत्यात्या म्हणजे पातळ एकदम कागदासारख्या आणि ते पत्रात तसाच उचलायचा आणि तव्यात पालथा
हू हू
त्यात आणि कस रोज तस पट करांयचा
चांगला आहे की,
पातळ एकदम पातळ पोळ्या फुलतात तशा तुम्ही पण
होय ना.
होय. आणि काय काय तिकडची एक रेसिपी दोन तीन आहेत बघा गोडात तिथल्या असतात त्या रेसिप्या त्यांच्या म्हणज ते ते म
करत्यात ते माहित आहे का तुम्हाला
होय होय सुजर्ग करते की ते सारखं करत्या.
होय कसं करत्या ते बघितलं हाय का?
बघितलं की, केलं म्हणजे ती दोन तीन किलोची एकदम करत्या. अगदी महिनाभर त्याला काय होत नाय..
हा कसं करत्या.
ते अ गहु असते ना आपलं ते गहु भाजून अ भरडून आणायचं म्हणजे जास्त मोठं भरडायचं नाय हा जरा मध्यम भरडायचं डाळीच्या पिठासारखं
हा
म्हणजे रवा पडला पाहिजे त्याचा असा मोठा अश्या पद्धतीने भरडून आणत्या भाजून भरडून आणत्या.
आणि मग गव्हाचच पिठ असतय ते मळत्या मीठ टाकून.
हम्म
आणि त चपातीसारखं पीठ मळायचं आणि ते सांन भरडून आणलेला असतय गहू भाजून दळून. भरडून आणले असते ते शिजवायचं आपलं सांजा कसा करतो की ना
हां
पद्धतीने त्याचा सांजा तयार करायचा. आणि त्या आदल्या दिवशी तसच ठेवायचं मुरत.
हम्म
संध्याकाळी मुरत ठेवायच ते
हम्म
आणि दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं मग त चपाती करून असं पूरणा चा पोळ्यासारखं लाटून क नाय तळायचं ते तेलात छोट छोट बारक बारक करून.
होय छान लागतय अहो ते
त्यांनी ते कडक राहतय असं काय सुद्धा होत नाहीत एक महिना त्याला काय होत नाय मग त्यात सुंट पावडर बडी शेप आणि वेलदोड सगळं मिक्सरला बारीक करून आणि घालत्यात त्या सांज्यात मग
हूं हूं
करताना वाचल साठी
हम्म नाय छान लागतय ते तस होय.
आणि ते पहिल्यांदाचं तिला म्हणजे लग्न झालं इकडं आणायच्या वेळेला सगळं ति तेनी तसलं मग चार बस करून देत्यात.
होय तिकडच्या आणि हम्म हम्म
आणि हे केलता आणि तेलं करत बघा एक पद्धत आहे त्यांच्याकडं गोडस असते अ हे करायचं ते मैदा मळायचा
हा
आ भातात तेल घालायचं,
हा
आणि मीठ पुराच्या कणकेसारख मळायच ते आणि नंतर ना हम् लाटतात आणि त्याच त्रिकोण त्रिकोण कट करायच चपाती लाटून त्रिकोण कट करायच त्या घडी घालून कोण आपण चपाती घडी घालतोय बघा तस त्याची घडी घालायचे आणि ते तळायचे अ त्रिकोणा आपण चपाती वातीला गोल करून मध्ये तेल लावून हा तशा प्रकारच त्रिकोण करायच. हम्म आणि ते तळायचं हा बारक बारक करून तळायचं म्हणजे का करंजाच्या मापाचं
हा हा
तेवढं त्रिकोण करून टळायचं आणि ते तळल्यावर अ साखरेचा पाक करायचा लाडवाला कर ते तस आणि त्या लाडवा त्या पाकात सोडायचं ते
हम् ह् ते आपण खजा करतोय तस
हा त्या पद्धतीनं आणि मग नंतर त्यावर खोबरं क चिरून घालतात काजू बदाम चिरून घालतात,
हम्म हम्म हम्म
असा प्रकारच करते आणलं होत गेल्या वर्षी माता तीला नंतर तर करायला सांगायचं म्हटलं खर कुठं ति आता डिलिव्हरी झाल्या ना
होय होय आता परत सांगा
परत आल्यावर नंतर एकदा करायचं
हम्म
तिकडं त्यांच्याकडें असते म्हण सारखं असते म्हण प्रत्येक सणाला तसलच करतात म्हणा,
होय चांगलं आहे कि, त्या निमतानं काहीत खायला पण भेट ना म्हणजे पद्धत असली कि माणूस हा आणि कसाय पद्धत हा सण हाय मग माणूस काय म्हणतय करायलाच पाहिजे आवर्जून करत. ते मानस सन